हॅलो हा ते बला काय करतय
काय नाही बला चागल्या उद्यास
हा हा जेवला की नाही अजून
मुज प्रियाई आरल्याूनऽ
आवाज,, थोडा कमी याय लागलाय.
का आवाज,, हॅलो.
हॅलो,, हा,
एक एक मिनिट हो एक मिनिट हो
हा हा
हॅलो हॅलो
हां नाही मोल
आता येते ना
हा, येतोय येतोय, बोला की.
हा, तेच मुलगी, स्कूलला, स्कूलला गेल्या ती, ती आल्यानंतर जेवायचं. आता ती येते एक वाजता,, हा, मग त्यामध्येऽ ती आता येईल, तिच्या यायच्या आधी चपाती वगैरे करून ठेऊ, हो, झाली ना सोमवारपासून. त्यामुळे आता, रूटीन सगळ, कुठलं निवांत? कुटं काम आवरूज पर्यंतच साडे दहा, अकरा होतात,, मग तिथनं किऽ तासभर मिळतोय बघा, तेवढाच काय तो निवांत, परत य बारा वाजता ऽ ते ते आणि तिथं यायचं, यायचं म्हटलं कि तिज सगळ्यांच आपण चपाती वगैरे करा, भाजी काय करायची करा, मग हायच की तोेपरन, म येत्यास एक ला म्हणजे येत्या.
हा हा हा, निवांत काय असं भेटतच नाही, कधी सुट्टी टीचं म्हटलं तरी ती आस आस
असं दया, आता झालं, ती शनिवार रविवार घरात असते. सुट्टी असेल तेव्हा तर उलट जास्त आहे, हे जरा तरी तास दीड तस मिळतय, तर, सुट्टीच्या दिवशी जरा पण मिळत नाही.
मिळत नाही, होय, आणि वेगवेगळ काहीतरी त्यांना नाश्त्याला वगैरे द्यायचं हे करायचं म्हटलं की आणि
त्यांना कंटाळा आलेलं असतेय, ते मिस्टरांना पण जॉब करून, आठवडाभर काम करून कंटाळलेली असतात, मग त्यांना हा, हे पाहिजे, ते पाहिजे, म्हणल आम्हीच कंटाळत नाही, आम्ही घर, घरात बसून निवां
आपण काय, डेली रुटीन आपलं तेच असतय, बदलत नाही सुट्टी असल तरी.
ते म्हणतेस की मग, मला कधी सुट्टी म्हनलं, तुम्हाला सगळ्यांना रविवारची सुट्टी पायजे, मला काय सुट्टी हाय का म्हटलं, हो मग म्हटलं सुट्टीला पण लावुन देत नाही म्हटलं जास्त दिवस मम्मीकडे, ते पण जायला मिळत तय म्हटलं, तिथं गेलं तरी पण आहेच कि ते काय बसु वाटतय वय आपल्याला काही केलं तरी कराव तर ते नाही होत मग मग त्यामुळ काय, आपल्याला सुटी नसती म्हणलं कधी. कुठं माहेरी, यावेळेला दोन दिवस फक्त गेले होते.
हा हा,, म्हणे ते जास्त वेळ
घरी लग्न होतं ना नाही घरी लग्न होतं ना त्यामुळे मला ह्या वेळेला सुटीला जास्त जाता आलं नाही,, ते लग्नातच गेले, माजे पंधरा वीस दिवस गेले. आणि सुटी संपली हें
घरचा कार्यक्रम असलं किं मग सगळी तयारी वगैरे होते ना, त्यामुळं मग जायला
हो गेली होती की, आधी अर् द दहा दिवस, नंतर आठवडा लागला, नंतर आठवडाभर राहिलो, आणि मग आलो मग. ते झालं की पंधरा वीस दिवस गेले आमचे तिथच. अमग काय. त्यामुळे या वर्षी काय मम्मीला नाही नाही काय. काहीच नाही ह्या वर्षी, फक्त ते लग्न झाल्यावर देवदर्शनला त्यांच्यासोबत गेलतो बघा त्यांच्यासोबत तेवढं,, हा तेवढंच, काय ते देवाला जाऊन आलो, म्हणून ते
हा,, त्यानंतर काय नाहीच झालं. तसं सुट्टी पण भेटत नाही ना जॉबवर असणाऱ्यांचा ते प्रॉब्लेम आहे. एकदा सुट्टी भेटली परत भेटत नाही लवकर
म काय मग त्यामुळे असंच राहू दे म्हटलं आता ह्या वर्षी काही नाही आता दिवाळीत बघू गेल्यावर फिरायला तेव्हा आपण मिळालं तर जायचं होते. म तेव्हा जाऊन यायचं मग ते हे ना म्हनले यावेेळेला आता काय कुठं जायला भेटल नाही म्हटलं, दिवाळीत काय पण झालं तर, आपण भाऊबीज झालं की पहिला दोन दिवस कुठं तर जाऊन याव म्हटलं. फिरायला लय कंटाळा आलाय म्हटलं मग काय जरा फिरून आलं की माइंड फ्रेश होतेय, बरं वाटतय. ण ते घरात घरात पण नको होतय मग असं कुठं बाहेर नाही, काय नाही.
काय नाही, कधी तर असं काही काय आणायचं असेल, तरच आपण जातो.
होय, म ते रविवारचच की तेवढं रविवारीच भाजी वगैरे आणायची आठवड्याची म्हणून जाऊन यायचं. हा तेवढंच परत नाही मग ते काय भाजी आणायला काय, फिरायला जाण्यासारंख होतंय व्हय ते.
नाही होय ते बा बाजार करण्यातच वेळ जातोय ना जास्त. असं निवांत वेळ रिकामा वेळ भेटत नाही.
होय म्हटलं आता दिवाळीत म्हटलं जायचं म्हटलं दिवाळी झाली की आपण जाऊ म्हटलं दोन दिवस कुठं तर फिरायला म्हटलं.
होय, मी याच्याआधी कुठे गेला होता की नाही?
ह्याच्याआधी गेल्या गेल्या वर्षी गेलतो, गेल्या वर्षी मे महिन्यात मालवणला गेलतो.
मालवणला गेला होता का? हा हां हां ते पण छान आहे तिकडं, आंबोल तिकडच आहे ना सिंधुदुर्ग तिकडं?
अ मालवण इकडे कोकण मध्ये आलो. दोन दोन हा एक एक मिनिटं आज एकच स्कॅन? बरं ठीके ठीके ठीके चालेल ओके हा ठेव चालेल. ह आहा म तेच काड फी ची काय, आ एक एक एक एक मिनिट आणि ते ऑनलाईन पाठवतं किती झालं बिल चौदा कंच झाले काय? एप्रिल महिन्यातले दहा आणि मे मधले चार होते चौदा झालेत टोटल. हा मग ते चौदा चि मेिकांच मी ऑनलाइन पाठवते. ठीक आहे गुगल पे करते. हॅलो
हा बोल.
मालवण म्हणजे ह्याच्यामध्ये आलो कोकणमध्ये आलं आपल्या सिंधुदुर्ग साईडच, हा सिंधुदुर्गच्या सिंधूदुर्ग किल्ला आहे. हा तिकडे मालवणला, मग ते गेल होतं तेव्हा किती तीन, तीन दिवस आम्ही तिथं होतो मालवण मध्ये.
हा हा हा तिथं बीच असतील ना वेगवेगळी?
पटल तर हा बीच असती, बीचवरच की कोकण भाग म्हटलं की सगळं समुद्र बीच हे आल.
होय, तिथे समुद्रचं मासे वगैरे मासे खातयं की नाही?
नाही मी नाही खात, मिस्टरांना आवडतात मला म्हणजे नॉनव्हेज नाही खायचं असं झालंय माझं. थोडं थोडे खात होते ते पण दिवाळीपासनं बंद केलय मी पूर्णच. ब मी बंदच केलं मला ते हे वगैरे जास्त त्रास व्हायला लागला ना म्हणून सगळंच बंद केलं नकोचंं म्हटलं.
अ, हा, हा, नाही ते आपल्याला जर हेल्थ इश्यू असेल तर मग थोडंफार कमी करावंच लागतं. ते, ते.
लत हेल् प्रॉब्लेम मुळे मी म्हटलं सरळ राहूदे दिवाळीपासून नाहीचं मिळेतं.
हा, हा हा, लय भाव, तिकडे कसं ते जास्त मासेमारीच असतात ना त्यामुळे ते
तिकडं हाय सी फूड हेनी हेनी म्हणू शकतो दोन तीन दिवस होतो दोन तीन दिवस खाल्ले. मस्त त्यांना आवडतात आधी मासे वगैरे आवडतात. त्यामुळे खाल्ले त्यांनी दोन तीन दिवस एन्जॉय त्यांचा चांगला चाललेला.
खातात त्यांना आता नाही. आता आपण खात नाही म्हणलं त्यांना आवडते तर त्यांना तर खायला हे केलं पाहिजे. मुलगी खाते की नाही मग?
नाही नाही. तिला चिकण फक्त लागतं. मासे वगैरे नाही खाल्ली तिनं.
हा हा हा. नाही छान आहे. तिकडलं जेवण पण चांगलं असतं, म्हणजे घरगुती असं सगळं.
हो मस्त घरगुती. आम्ही घरगुतीच घेतलं होतं. हॉटेलमध्ये नाही. गेलो. घरगुती ते खाणावळ टाईप मध्ये असतात ना त्याचं त्याचं म्हणजे असं दिलं. हो. होम सेव होतं त्याच्या साईडला त्याचं ते जेवन होतं. मालवणला बीच हेचं आहेत जास्त. मग काय कुणके्शेर वगैरे मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ला आला. मग परत आता ते नवीन शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा तिथे लावलाय ना. स्टॅच्यू लावलाय. तो त्याचं त्या वेळेला म्हणजे गेल्या वर्षी आम्ही गेलो ना त्याच वेळेला ओपनिंग होतं. आम्ही गेलो त्या दुसऱ्या दिवशीचं तिथं ओपनिंग होता. आम्ही मग त्या साईडला गेलोचं नाही खूप गर्दी होती. अ कारण ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते होते. ना त्यामुळे पूर्ण सगळ्या वि आय पी गाड्या सगळ्या बापरे! तेव्हा एवढं ट्रॅफिक जाम झालंतं. हो. मग जवळ जवळ तास दीड तास आम्ही त्या ट्रॅफिकमध्येचं.
अरे बापरे रे? ते
जायलाच नको म्हणता ते. नाही नाही गेलोचं नाही ना मग. आम्ही ते गेलोचं नाही. मालव हो अ किल्ल सिंधुदुर्ग किल्ल्यावर नाही आहे. ते दुसरीकडे आहे. मालवण मध्येचं येते ते. आम्हाला म्हणजे आम्ही आम्ही जिथे राहलो ना तिथून बीच वर गेलो ना तर तिथून आम्हाला ते दिसत होत साइडनं. हो म्हणलं. इथंनं दिसायलं. जवळचं होत ते. हा फक्त आम्ही गेलो नाही, कारण ती जिथं आम्ही अ जेवायला थांबलो ना आहे ना होम स्टेवाल्यांचा त्या पण त्या लेडीज म्हटल्या की आम्ही पण जाणार आहे. माझं माहीरचं आहे म्हणले ते तिथलं म्हणले सचू आहे ना तिथलं. ते बरंच गावच्या लोकांना वगैरे असं सगळं जेवण वगैरे ठेवलेलं. ते पुतळ्याचं अनावरण होतं म्हणून. हा मग ते झालं तर आम्ही पण जाणार आहे म्हणून चाललं होत त्यांच. चांगलंय म्हटलं जवळ
ते कसं लोक सगळे म्हणजे ते कोकणी संस्कृती वगैरे सगळे हे असते ना ते.
हा त्यामुळं ठेवलेलं गावावाल्यानं. जेवण ठेवलेलं म्हटलं ते सगळं केलंत म्हणलं. म्हणाल ठिक आहे.
ते मुख्यमंत्री येणार म्हंटल तर जास्तचं गर्दी होणार ना.
मग काय त्यामुळे किती गाड्या सगळं सांगालोय काय. मग तिथलं जवळचं म्हटलं तर बीच आम्ही बघितलं, तारकर्ली वगैरे ते केलं आणि आलो आम्ही माणिकअसं केलं.
तिथे ऍक्टिव्हटी पण आहेत का मग्?
हो. स्पोर्टसच्या स्पोर्ट्सच वॉटर स्पोर्ट्स आहेत ना सगळे. अ बाईक वगैरे त्यांचं.
हा.
वॉटर बाईक बाईक असतात ना ते सगळ. हो हो सगळे आहेत. मग त्यामुळे आम्ही काही जसं गेलो नाही तिकडे आम्ही बीच वरच एवढं एन्जॉय केलो. दोन तीन तास आणि आलो आम्ही रूमवर.
नाही ते बीच मध्ये कसं एकदा गेलं की बाहेर येऊ वाटत नाही.
म तासच झाला. म्हण वाटलं नाही एवढं तीन चार तास गेले पण नंतर पाहिलंय आम्ही तीन चार तास होऊन गेले म्हटलं
हो ते लक्षात राहत नाही किती वेळ गेला त्यामध्ये पाण्यामध्ये एक दा गेलं की ते बाहेर येतातचं येतं नाही ते मनसोक्त ते खेळल्यानंतरच बाहेर येऊ वाटतं हम्म. पण तेवढं छान वाटतं ना सगळेजण
कोकण साईड ला एवढं बघनं म्हणजे निसर्ग नेचर खूप छान आहे ना. त्यामुळे भारी वाटत असत अस रिलॅक्स भले गॅलरीत पण रूम आम्ही तसच घेतलेल ना गॅलरीवगैरे होती तर तिथं बसल्या बीच चा व्ह्यू वगैरे दिसत होता ना सगळं तर
हा हा हा शांत असं नि निवांत समुद्र वगैरे बघत हा.
म काय म तेवढं
ळीच्या ह्याच्यात ना दिवसात ना तेवढं जर एक दोन तीन दिवस रेस्ट मिळत्या
रेस्ट पाहिजेलच वर्षात न तेवढं दोन तीन दिवस काढायच पाहिजे ते
हा आणि फिरायचं कधी मग मुलांच मुलं मोठे होतात त्यांची ते फिरायला जातात आपण मध्येच राहतोय असं होते ते काय ट्रीप ला वगैरे जातात ना शाळेतून वगैरे हम्म तस महिलांच कस घरीच च जॉब ला मिस्टर वगैरे जातात ते त्यांच्या पिकनिक म्हणजे अह कंपनीचे पिकनिक वगैरे असतात त्याच्यातून पण जाऊन येतात पण महिलांच तसं होत नाही कधी तर का गेलं तर गेलं नाही तर मग घरीच
हे कधी सगळ्या फॅमिली सोबत जाईल तेव्हाच होते
हा तेव्हाच नाहीतर मग लेडीज मग कोणतरी ग्रुप केला पाहिजे आणि मग ट्रिप वगैरे काढायला पाहिजे पण ते सगळ्यांचं मत एक एकमत होईपर्यंत वेळ जातो हा नाही तर आपल्याला कुठलं म जायला गवते चालल करते परत तुम्हाला मी
हो हो करा ना.
ठीक आहे हा बाय.
हा.
हम्म.